हॅलो हा येतोय आवाज?
हो येत आहे बोला.
ह झाला का चहा पाणी?
हो आता जस्ट.
हां ह ह. म
काही नाही तुम्ही फोन करतो काही नाही. तुम्ही फोन करतो बोला ना, फोन केला आणि तुम्ही परत.
हा होय.
तुमचा झाला चहा वगैरे
होय होय झालाच. च्या झाला आणि मग तुम्हाला फोन केलेला बघुया म्हंटल. ना आता काय कुठं बाहेर असतील म्हटलं?
नाही आज आज जरा ते अ गणपती बाप्पासाठी चालू आहे ना. म्हणल आता गणपती बाप्पा येणार, त्याआधी थोडी पूर्व तयारी
होय.
डेकोरेशनच थोडस तेन आसन वगैरे
हा छान केलय मी बघितल आता
हो ना.
स्टेटस ला होय.
मी फर्स्ट टाइमच ब बनवलय आज, म्हणलं अजून पीस
हा. ह आणि काय मग बाकी काय मग?
दोन तीन बा म्हणलं आता तुम्ही फोन केला नाही, म्हणलं मिच स्वतःहून फोन करावा.
हा होय जरा मी आज कामात होते हो, त्यामुळे मग करायचं झालं नाही.
अच्छा काय चाललंयस? बाळ काय म्हणतय तुमचं?
बाळ हाय की बर हाय. आणि काय?
बाकी काय? काय नाही बघा तुमच्याकडे
हम्म आणि मग तुमच खाऊ वगैरे बनवायला जाता ना ओ तुम्ही अंगणवाडी मध्ये
नाही झेड पी स्कूल ला जाते मी
झेड पी स्कूल ला जाताय काय? सॉरी सॉरी मला माहित नव्हतं.
नाही, अंगणवाडी हा भाग वेगळा आला. आणि अ मराठी शाळा त्याच्यावरती शालेय पोषण आहार
हा बरोबर मग तिथंच जावून बनवतात नाही तो
हो हो तिथे जाऊन बनवाय.
हां.
तिकडे साहित्य असतं ना सगळं मग तिकडेच बनवाय लागत.
हा मग काय काय असतय तरी खाऊ? भात, आमटि
हो भात असत आमटी भात पण असत, वरण भात असत. सोमवार ते शनिवारच्या चार टाइम मेनुचा त्यानुसार हम्
हा हा.
कडधान्य वगैरे हे सगळं असतं.
ह हा. तरी मुलं किती आहेत तरी तुमच्या शाळेत?
आता इथे शंभर आहेत त्याआधी हो आता जरा पट कमी झाला.
हा हा मग तरी कितीवासता जाता मग सकाळी
आ अकरा अकरा ते तीनची डूटी ए
होय.
हम्म.
म फक्त बनवायचं काय सरव पण करायचं?
सरव पण करायचं बनवायचं? सरव करायचं त्यांचं तिकडच काय असेल? ते स्वच्छ वगैरे करायचं.
हो हो.
हम्म.
आता परवा दिवशीच सामान आलय ना.
हम्म हम्म.
साह साहित्य गं हो हो गावामध्ये आहे. एक पाच मिनिट लागतात.
होय, हो हो.
हो का होता. आहे ठीक आहे.
हा हा.
थोडा पेमेंट कमी आहे, पण ठीक आहे.
होय.
हा त्यामुळे आपलं झोड बिझनेस आपलं शिलाई काम करते.
हा, हा, होय पाहिजेच की काहीतरी.
आणि मग, होय ना.
हो नाही. आणि आता हो अ आ तशी आहे. आमची संघटना आयटकची पण नाही. आता आहे मोर्चा चौदा तारखेला पण नाही. होत जमत आपल्याला. मोर्चा वगैरे करायला.
हम्म हम्म.
पेमेंट वाढवल नाही तिनं. त्यामुळे.
वाढवायला पाहिजे ना पेमेंट जरा, आता कसं महागाई पण वाढलेलीच आहे.
हम्म. बोलल होते मार्चमध्ये पण ते जी आर काढला नाही त्यांनी परत.
होय.
हम्म, त्यामुळे कमी करायला लागलं उलट माणसं त्यामुळे आता चौदा तारखेला परत दिल्लीला मोर्चा आहे.
होय मग तुमचं हे आहे का? अ म्हणजे परमनंट आहे का?
हो.
हा ते बरं आहे. मग परमनंट आहे म्हटल्यावर.
दहा वर्षाच्या, दहा वर्षाच्या वरती झाल्या की
झाले.
काय मग, आता हे किती तेरा वर्ष कंप्लीट झाले ना.
हा, हा होय. तरी आहे की मग, तरी बरीच वर्ष झाली कि तरी
हो.
मुलगा होतात अ दुसरीला तेव्हा पासून आहे.
होय, मुलगा मोठा का मुलगी मोठी?
मुलगा.
होय. हा.
मुलगा मोठा आहे.
बर, बर.
तुमची.
आमचा मुलगाच.
कांहीं नाहीं बारावीलां आहे नां तो
नाहीं बारांवी झालीं आता
हो कां
होयं बारांवी झालीं सिटीचां त्यांनां रिझल्ट लागलां पुढे आतां बी फार्मसी करणारं आहे
अच्छा अच्छा छांन
हम्मं
जे जेच्यांत इंट्रस्ट आहे अगदीं हो तेचं नां इंटरेस्ट आहे ते आम आमचं कसं छोटा होतां तेव्हांपासूनं वायर वायर शेवटी त्यांने इलेक्ट्रिशियनचीच लाईन पकडली
होयं
हां ठीक ठीक
आणि कायं मंग
हे करतां हॅलो तुम्हीं कायं करतं आहांत
हां मी मेडिकलमंध्यें जातं होते फार्मामंध्ये
अच्छा
हां मंग आतां सोडलांय घरं जॉब
ह
आतां घरीचं असतें हम्मं सोडलां होतां तरी एक पंधरा नेयं महिना झाले की सोडूनं
अच्छा म्हणजे आत्ताचं सोडलायं कां
हां आतां सोडलं
अच्छा
मंग कायं आतां आहे घरीचं
माझे पणं कांहीं असं फार मैत्रीण नाहीय वर्षं कांहीं तिच्या थ्रू वर्षातांईहीचं आहे एकीकडंची रुपाली म्हणूंन आहे
हां हां होयं
फार कुठे जातां येतं नाहीं कांमामुळे सगळं शेड्यूंल बिझी असतं
हम्मं तसंच होतं
नाहीतर ते हे नवीन नवीन कांहीतरी शिकतं राहायचं
हम्मं हो
बघां आवडली कुणांला तरं सांगा आम्हांला आवडरं
हो हो सांगेन की नक्की
आवंड आहे मलां पणं त्यांच्यामुळे आपलं
आणि कायं म्हणतांय मंग बाकी मंग आतां स्वयंपांक ते
हो स्वयंपांक करायचां आतां
हां
स्वयंपांक कायं तरं कालं नॉनव्हेज बनवलं होतं त्यांच्यामुळे आज काही नॉनव्हेजं नाहीं
हं
आंज नाहीं मानवांयचे
हम्मं शनिवारी असतं कां तुमच्यांकडं
नाहीं शनिवारी नसतं ऍक्च्युली नाहीं नाहीं सोमवार आणि गुरुवारी ऍक्च्युली नसतं आमच्यातं
हां
हां आणि ते मांजर आहे नां तिलां बाळं झालंय आणि तिला ते नॉनव्हेज शिवाय ते खायलाच मागत नाही त्यामुळे हे सारखे आणतात. ते खराब झाली म्हणून.
हा हा.
हा त्या दिवशी ते चार दिवसापूर्वी आणलं आता परत आता मला म्हणले मासेवाली आ तर घेऊन ठेव तिच्यासाठी.
हम्म.
काल तिची दोन पिल्ल देऊन टाकली मी ते समोर एक जणीला.
हा हा.
दोन आहेत ना हो मांजर घरात आमच्या छान आहेत पण. हो दोन आहेत खूप छान आहेत.
हम्म हम्म आम्हाला काय जास्त आवडत नाहीत. शेजारचीच आमच्या ती आहेत एक ती येतात सारखी.
हा.
आमचा आहे एक पेटडॉग ति तेवढे आहे आमची. चार पाच वर्ष झाला आता आहे.
हा.
ह.
नाही. पण चालल होत ऍक्च्युली ही पण क्रॉस मध आहे मांजर. ठीक आहे तिने कराडमधून फ्रेंड कडून आणली आहे. तिला बोलली होती आम्ही ऍक्च्युली नाही आमचत नव्हतंच ना प्राणी वगैरे.
हा हा.
ती आणली आता मला वाटते बेंदूरला. एक वर्ष होईल तिला एक वर्षामध्ये तीन डिलिव्हरी झाल्या तिच्या.
अरे बापरे!
म्हणजे काय ठेवतच ना. एक वाईट वाली होती तिला खूप सुंदर होती खूप म्हणजे खूपच छान होती. पूर्ण सस्यासारखी होती आणि ब्लॅक कलरचा असा तिच्या माथ्यावर टिपका होता ब्लॅक.
होय.
ते अतिशय सग सर्वजणच मागत होते पण नाहीच कोणाला दिली पण ते बहुतेक साईड ला ते मोठीे धामण असते ना.
ह ह.
ते बहुतेक ती गेली असेल डिवचायला तिला त तिने पिळा मारला बहुतेक तिला. मरून मरून गेली हा.
हम हम.
त्यामुळे ही दिली होती तिला एकीला घेऊन आले आता ती प्रेग्नेंट आहे.
होय. हम्म.
नाही आम्हाला पण नाही आवडत पण फक्त तर कसं आहे असं मुख्य प्राण्याला नको वाटतं मग काय करायला.
होय तेच आमच्यात पण इथे शेजारचे आहेत ती येतेत बघा आता. एकदा ती डिलिव्ही झालती. पलीकडच असं मोकळ्या जागेतच मग ती आणून ठेवत होती. पण आमच्यात काय आणून ठेवले नाही पण इथं ते बाजूला एक काय आमचं त्याच्यावर मग ते रात्रीच येऊन बसते घेऊन पावसामुळे ती जरा जास्त याय लागली. अससऱ्यासाठी. हम्म नाहीतर मला आवडत नाहीत मला डॉग आवडतात तेवढ.
डॉगी पण एक येतय अचानकस महिना झाल. पण ती काय करते कोणी सोडली काय माहित?
तर ती चप्पलच आणती सगळ्यांच्या आण ती माझ्या इथेच दरवाजात येऊन बस्ती या. ते आपलं डोअरमॅट वगैरे टाकलेले असतात आमचे म त्याच्यावर बसते. त्या माणसांना वाटतं आमचीच आहे ती. आता सकाळीच नाही तसच झालं सका काही जाऊ बाई आगो हिने एवढे एवढे चपला नेल्यात तिथे बघ ढीग लागलाय आणि तू चांगलं तिला बसायला टाकलस. त काय बोलायचं?
चालेल मगं ठेऊ मगं. हा हा बाय.